हॅलो
हॅलो हो हो येतो ना
कॉलेजला काही सुट्ट्या पडल्या की नाही.
हो सुट्ट्या चालू आहे आत्ता कॉलेज चालू होणार बघा तुम्ही कसे आहात.
हा मस्त आहे मी तेच म्हणलं बघू बघूया काय चालय तुझं काय? कॉल नाय मेसेज नाय.
काही नाही असंच बसलेलं निवांत सुट्ट्या ठून आलो त्यामुळे आठवण आली नाही खूप दिवसांनी कॉल केला.
हो मग आता काय करायचं तुला वेळच नाहीये तू च फिरत बसलास कुठं कुठं तुझं स्टेटस तेनं बघितला आम्ही म मी म्हणलं आपणच पाहुयात काय कराल्यात पाहुणेत का काय घरात तिज्या
नाही नाही मला ना तुमची मधी पाहुण्यांच्याकडे मी गेलेलो ना सुट्टीला त्यावेळी तुमची आठवण झाली की तुम्ही जी व्हेज बिर्याणी करताय ना त्याची खूप पाठवण्या आलती मग मला ती रेसिपी थोडी पाहिजे होती म्हणून मी फोन करायचा म्हणाला पण विसरले होते. आता तुम्ही फ्री तर मला सांगाल
हे सांगणार की ग रेसिपी सांगणार आता काय पाहुणे आलेत. काय घरी
अ नाही म्हणजे आता जस्ट नाही मी पाहुण्यांच्या घरून आले. आता ते दोन तीन दिवसात ते पण येणार आहेत मग त्यांच्यासाठी करूया म्हंटलं मी आता म्हणजे आज संध्याकाळी घरी ट्राय करणार आणि पाहुणे आल्यानंतर एकदा करणार कारण तुम च्या हाताची खाल्लेली ना खूप टेस्टी होती.
हा हा चालेल की सांगते की तुला सांगू हेबक बिर्या बिर्याणीला तर व्हेज बिर्याणीला आपण कसं करायचं नॉन व्हेज बिर्याणी बनवते ना तसंच करायचं व्हेज बिर्याणी पण आत तुला कुठल्या भाज्या आवडतात त्या तुझ तू निवडून घे म्हणजे मी फॉर एक्झम्पल सांग हे बघ आदी अअ आपण वा वटाणा घेऊ शकतोय वटाणा, बीन्स, गाजर आणि पनीर घालू शकतोय. तुला जर टोफू आवडत असेल तर टोफू घाल पनीर सार भेटते ब सोयाबीनचं ते त्याची चव जरा आंबट असत्या पण मला मी माझं बा कारण टोफू कसं जरा हो पनीर च मी पनीरच घातलेलं त्यामध्ये त्यावेेळेस टोफू नव्हतं घातलं त्यावेेळेस छान लागलेली ना
टी होती.
हा आता काय करायचं सांग आ आता आपण नॉनव्हेजची कस त्याला मॅरिनेशन करते तसंच आपण आता ह्या भाज्यांना स्वच्छ धुवून घ्यायचा आता बघ फ्लावर घ्यायचा. वटाणा बीन्स गाजर आणि पनीर पनीर जर तू अ जरा असं भाजून घेतलीस तरी चालते किंवा तसच घे मी त्या दिवशी तसच घातलेलं त्यामुळ टेस्ट छान आलेली आणि हे स्वछ च धुवून घ्यायचं भाज्या मिठाच्या पाण्यानं भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतल् की त्याच्यामध्ये मीठ घालायचं हळद घालायचं मी क त समद्या ह्याला मॅरिनेशन करायचं. ओके आणि याला मीट घालायच हळद घालायचा बिर्याणी मसाला घालायचा जरा गरम मसाला किचन किंग मसाला घालायचा आणि दही घालायच आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट घालायचे आणि तळलेला तळून घ्यायचा कांदा त्याला
हा म्हणजे एकदम ख्रिस्पी हा ख्रिस्पी टाईप
ठेचा आणि तो तळेला कांदा घालायचा त्याच्यावर लिंबू पिळायचा अ आर्धा लिंबू पिळायचा
क सांगितल होतो. तोंडाला माझ्या पाणी सुटलं
सुंदर होत ना तू खरंच तुला असं वाटल तू सारखंच बनवशील
हो मला आता असंच वाटाला की माझ्या तोंडाला पाणी सुट मी बोललो की असं वाटया लागलंय आता तरी करत त्या हातानी मी खायला यावं तुमचा हात
हो आग आणि एकदा आणीन तुला करून आता हे म्यार नेशन केल ना चल रेसिपीकड वळूया आपण आता हे मॅरिनेशन करून ठेवायचं सगळं मसाला वगैरे सगळं लावायचा ह्यात कोथिंबीर पुदिना घालायचा आपण आणि ह्याला काय करा तुला अनेक स्ट्रिक सांगतीन कोळसा तापवायचा काय आणि त्याच्यावर घालायच आणि त्याला त्या मसाल्याला ना धुरी द्यायची त्या मॅरिनेशन केलेल्या भाज्यांना
त्या कोळश्याला नही काय बोलला दिदी कोळशाला तापवायचे आणि
दे ना आप आपण काय करायच म्यॅरीनेशन केल ना तुला हे सगळ म्यॅरीनेशन कळाल कसुरी मेथी पण घालाय ज्या त्यामध्ये कसुरी मे कोथिंबीर परत वरून पुदीना घालाय आता हे सगळं तुला मॅरनेशन च कळालंय ना काय काय घालायचं ते हा मग हे हा सगळ हे मिक्स करायचं एका भांड्यामध्ये घेऊन आणि काय करायचं महितीय काय एक वाटी घ्यायची आणि कोळसा तापवायचा म्हणजे धुरी द्यायला ग आणि ते वाटीत कोळसा ठेवायचा हा कोळसा ठेवायचा वाटेत आणि तूप घालायचं कोळश्यावर आणि एकदम झाकायचं त्याचा धूर निघतोय की नाय जम झा झाकायच त्याच्यावर त्याचा धूर जाऊ द्यायचा नाय बाहेर म्हणजे पूर्ण ते स्मोकी फ्लेवर येतोय बघ त्या भाज्यांना
हा हा हो हो नक्की
हा मग आता काय करायचं माहितय मग सगळं व्यवस्थित घातलेलं आहे आपण आता राईसची तयार करूया पा तांदळाची बासमती चा बासमती तांदूळ घ्यायचा आपला लांबडा दिल्ली राईस आणि त्याला तास पाण्यात भिजत घालायचं त्यानंतर एक मोठं पातील घ्यायचा जेवढा तुझा तांदूळ आहे त्याचा डबल पाणी घ्याय यच त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये सांगते तुला मी त्या पाण्यामध्ये तेल थोडं टाकायचं कारण भात तांदूळ चिटकत नाय त्याच्यामुळ हा आणि तेल घातलेस ना मग सगळे खडे मसाले टाकायचे. सगळे खडे मसाले कोणते लवंग, दालचिनी तमालपत्र, मिरी, सगळी हे खडे मसाले टाकायचे मीठ टाकाय यच अर्धा लिबू टाकायचा अर्धा लंबू टाकलीस तांदूळ एकदम असा तादला पांढरा शुभ्र पॉलिश केली सारखा निघतोय अग एकदम इतका कलर भारी येतोय लींबू नाय टाकायचा त्यात पाण्यात लिबू अर्धा टाकायच तसंच पिळून टाकू नकोस ह परत कोथिंबर टाकायचं पुदिना टाकायचा त्या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची एक पाणी उकळ ना ते तर त्यातले खडे मसाले ना जिर पण टाकायचं ना त्यातच ते खडे मसाले सगळे काढून घ्यायचे कारण काय होते खडी मसाले दाता खाली आले ना तर ती पूर्ण टेस्ट बिघडते त्या आणि ते झणपले असं झनका मारतय ग तिखट लागतय एकदमच
हा
अ काय करायचं ते सगळं काढून घ्यायचं खडे मसाले खडे मसाला काढून घे त्यानंतर मग त्याच्यात तांदूळ टाकायचा तांदूळ टाकून सात मिनिट काय एक पहिला मोठा गॅस ठेवायचा त्यानंतर ना येम ठेवायचा आणि सात मिनिटं उकळायच ज्यावेेळेस तो तांदूळ पाण्यामध्ये असं वर वर येतोय ना त्यावेळेस तांदूळ ह ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा काय ऐंशी टक्के शिजवून घे आणि अं काय करायचं गर हे करायचं भांड ते बिर्याणीचं भांडं घ्यायचं आणि ते सगळे मॅरिनेशन केलेल्या भाज्या आहेत ना त्या भाज्या गरम करायच्या त्यातच म्हणजे गरम थोडसा गरम केलीस तरी चालतंय तो तु का त्यावर तसच लेअर लावलीस तरी चालतय कारण दम दिल्यामुळे भाज्या शिजत्यातच मला माझ्या माहित नुसार तू काय कर गरम कर ते थोडस पाणी घालून गरम करायचं म्हणजे एक वाफ निघवाय काढून काढून घ्यायची एक वाफ त्याच्यात ना वाफ घेतलीस नमच्या एक शिजत्यात चांगल्या मग ते तांदळाची लेयर टाकायची सगळा आणि एक लक्षात ठेवायच कि तांदूळ आहे ना आपण भात केलेला तो तो जितका गरम गरम घालशील तेवढी दम तुला चांगली लागते त्या ह्याला दम भााताला आणि बिर्याणी छान होत्याय जेवढं तु तांदूळ गार करशील ना तेवढी बेचव पण होत आणि वेळ ही लागत तोय त्याला शिजायला मग ते टेन्शन लय वाढत जात कसा होत ते काय होतय
हा म्हणजे जेव्हा गरमच असतोय त्याच वेळी थर द्यायचे
सगळ
हा
मग ती वाफ करून घेतलीस मग गॅस बारीक करायचा तिथला आणि तांदूळची लेअर टाकायची त्याच्यावर वर सगळा तळळेला कांदा कोथिंबीर आणि हे टाकायचं ल पुदीना आणि कलर आता आपण फूड कलर वापरतोय ना म फुड कलर वापर नकोस कारण ते आपल्या शरीरासाठी घातक असतय तुला कलर सांगते कसं करायचं तुझ्याकडे जर केसर असलं उपलब्ध तर दुधात केसर घालून ठेव जर केसर उपलब्ध नसल? दुधात जरा दूध घ्यायचं आणि त्यात थोडीशी हळद टाकाय आणि त्याची असं एकदम थीक म्हणजे असं जा असं जरा जाडसर असं हे नसते काय तेवढं पेस्ट बनवल्या सारखं करा दुधाचे हा आणि तो येलो कलर म्हणून आपण वापरू शकतोय आणि खरंच कलर येतोय हा त्यांना आणि रे ह सांग सांग ते बीठ घ्यायचं बीठाचा रस पूर्ण काढायचा पिळायचा आणि तो ही कलर म्हणून तू वापरू शकतेस
अरे वा म्हणजे घरच्या घरी कलर देखील तुम्ही? करता
हो कलरफुल पण होत्या कारण बाहेरचं सगळंच नसतय ग चांगल केमिकलच असतात ना त्यात कशाला केमिकल घालायचं आपण सगळं आता हेल्दी बनवायच एवढ्या भाज्या घालायच्या सगळं हेल्दी करायचं आणि कलर कशाला केमिकल वापरायच
हो अगदी बरोबर.
हा आणि व्हाईटन तो आणि रेड कलर असा येतय खरंच त्याला
अरे वा त्या दिवशी तुम्ही तसंच केलेलं वाटतं
हो तसच केलेलं आणि ते तुम्हाला कळलं नाही की तुम्हाला काय वाटलं मी
कलर घातलेला हो
तसा केलेला
ओके एकदी छान
अ दम गरम गरमच दम द्यायचा फॉइल पेपर पण घालू शकतो त्याच्यावर फॉईल पेपर दम देताना फॉईल पेपर पण भेटतोय पेपर मी शक्यतो ह्या हॉटेलमध्ये पण वापरतात ते जर फॉइल पेपर नाही मिळालं आणि नंतर चपातीचं पीठ म्ळायचं आणि पूर्ण त्या पाते दिलेच्या कडेला लावायच च चपातीचं पीठ आणि त्याच्यावर एक दोन कप हे ठेवायचं चिटकवायचं त्याला पूर्ण एका प्लेट झाकायची
हा म्हणजे वाफ बाहेर ना बाहेर जाऊ द्यायची नाही
आणि त्याच्यावर जाड असं काहीतरी ठेवायचं पूर्ण गॅस बारीक करू शकते किंवा तवा काय करायचां तवा एकदम तापवायचा काय आणि एकदम गॅस बारीक करायचं तवा त्याच्यावर तवा ठेवायचा आणि त्याच्यावर ते भांड ठेवायचं आणि वर एक एकदम असं जाड काहीतरी पाण्याची भरलेली छोटी कळशी ठेव किंवा जाड असं काहीतरी ठेव वर म्हणजे वाफ जाऊ नये पूर्ण सिल बंद करायचं त्याच आणि एक दहा पंधरा पंधरा दहा मिनिट वाफ घा द्यायची पंधरा मिनिट शिजू द्यायचे चांगली आणि त्यानंतर तर झालं ना पंधरा मिनिटं त्यानंतर काढायचं म्हणजे मला वाटतय लगे लगे काढूच नकोस एक पंधरा पूर्ण जोपर्यंत गार होत नाही ना तोपर्यंत नको एक दहा पंधरा मिनिटं? बघायचं आणि पाच मिनटानं काढायचं मग आपले आणि काढलीच ना तुला सांगतोय कवारी सुगून देते आणि गरम गरम असताना त्याच्यावर तूप टाकायचं गरम गरम ह्याच्यावरच अ आता सगळी त्याच सील तोडून काढली आणि ती वाफ येत्या की त्याच्यावरच तूप टाकायचं आणि तीत झाकायचं तुला सांगू इतकं सुंदर दिस यला तर इतकी देखणी आणि खाऊ काय असं एकदम असं मन लय होतंय आता खाऊ
हो खूप छान म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितल सांगितली मी नक्की की घरी ट्राय करेन नक्की. की खाईन आणि तुम्हाला फोटो देखील सेंड
हो कर आणि काय कर माहितीहाय काय? बिर्याणी काढताना एका साइडनच काढायची कधी पण लक्षात ठेव जेव्हा तु वाढत असतेस ना एका साईडने काढ आणि तो राही त्याबरोबर पण तू सर्व करू शक तीस एक नंबर लागत ते
ओके थँक यू मला माहिती सांगितल्याबद्दल मी नक्की
एक मिनिट थांबतेस का ग प्लीज मला तुझा आवाज हा बोल काय म्हणलीस?
थँक्यू मला खूप आवडली म्हणजे खूप छान! छान पद्धतीने मी नक्की घरी ट्राय करेन तुम्हाला फोटो देखील पाठवेन आणि आनंदाने खाईन.
हो आणि आठवणीन सांग मला कशी झालेली ते आणि परत कॉल करत जा मला काय प्रॉब्लेम आला तर तुलाही करताना जरी तुला काय प्रॉब्लेम आला तरी मला कॉल कर.
हो हो नक्कीच थँक यू!
थँक्यू बाय! चल ठेव. हा.